हॅलो हा बोला काय चाललंय?
काही नाय बघा निवांत हाय चालूय आपलं काय तरी काय तरी नाही चालूय आता तर सुरुवात केली.
हा हा हा सुहासणी वाढणार हाय व्हय आज हा हा हा मग तेच म्हटलं काय जेवण वगैरे झालं आवरलं?
नाही आज उपवास ये ना ते सुवासिनी जेवल्याशिवाय जेवायचं नसतय ना.
हा हा हा हा कधी संध्याकाळी म जेवणार आता
हा संध्याकाळ
हा हा हा असता काय सहज वाढलं काय सुहासिनी
हा हा ते देवाच्या हूं मुलं मला दोन हाईत की एक मुलगा एक मुलगी.
हा हा हा.
हम्म मुलगा असतो इचल करंजीला
हा हा
हम् मुलगी असते माज्याजवळ.
हा हा हा.
हंम्म हम्म
एक आता काय शाळेला गेलाय?
हा हो हो शाळत मुलगा शाळेला असतो तिकडेच हा मुलगी माझ्याजवळ मुलगी लहान ये ना.
हा हा हा हा.
हूं
आणि काय मग मला दोन मुलंच. हम्म एक हाय चौथीला
हा हा
एक झोपलाय आता बारका येतो दीड वर्षाचाय आता
होय.
हम्म तेच मुलगाच तेजातून सावरत नाही लवकर माझ पिडत बसतोय जास्त हम् होय.
हम्म हम्म अन दमवतात पण खूप ओ
हा पाऊस हाय का नाही तिकडं
इकड पाऊस नाहीये अहो
नाही अजून पण
हो ऊन पडलय इकड
हा हा हा आता होता आता चार दिवस एक कंटिन्यू एकसारखा चार पाच दिवस पडला परत आता आठ दिवस झाला नव्हता. आता आज थोडा थोडा बारीक बारीक पडा लागलाय.
हो इकडं अहो कडक उन्हाळ्यासारखं ऊन पडलय.
हा तस आता ते इथं पण तसंच होतं आठ आठ दिवस झालं ऊन जास्त होतं.
हम्म हम्म
आत्ता पडा लागलाय पाऊस आता
होय आमच्या इकड आठ दिवस पण पाऊस नव्हता. एक दिवस पण असा कंटिन्यू पाऊस पडला नाही कि बाबा पडलेलाच नाही.
हा हा हा हा
त्यामुळे शेतातली पण कामं रखडल्यात ना सगळी हम्म
काय काय स्वयंपाक बनवताय आता
स्वयंपाक पुरण पोळी
पुरणपोळी चालल्या हा हा हा हा
आणि काय मग
पुरणपोळी, भजी
हा हा हा हा
हम्म भात यळवण्याची हा हा करतो ना
हा हा हा
हम्म
आणि काय मग
काही नाही बघा तुमच्याकडेच
चाललंय की आमचं पण काय नाही आता त्याला आता आवरलंय सगळं बाळाला आता झोपवलाय आता म्हंटलं थोडा वेळाय फोन करूया म्हण टल
हो हो
हम्म आणि काय
काय नाही बघा तुम्ही असता कुठं आता आता पाच वर्षाचीय माझी
हा हा हा जातय काय आता अंगणवाडीला वगैरे? हा हा झोपली का? आहे जागी.
नाही खेळायला लागले ती असते म्हणजे कुठलं अस फोन वरती बोलायला भेटतंय. ओरडून ओरडून दंगा.
होय आता आमच्यात पण तेच आहे मुलांचा दंगा असतोय जास्त.
त्याच्यामुळे काय आणि हेच होत नाही ना.
हा-
कामात लक्ष कुठलं लागतच नाही त्यांचा आरडा ओरडा च चालू असतोय.
होय काम पण होत नाहीत पटपट मुलं मध्ये मध्ये मध्ये काय त करालीत की काम पण होत नाही आवरत नाही.
मध्ये मध्ये कर काय तर मागतात असं करतात. त्याच्यामुळ काय काम करायचं असं लक्षात पण राहत नाही काय करायचं आणि काय तोय आपुन.
होय होय.
हम्म
शेतात वगैरे जातय का? हॅलो.
हा बोला ना.
शेतात वगैरे जातय काय?
हो हो शेत आहे की चार एकर शेती आहे माझी.
जाताय शेतात.
हो हो हो हो करते की शेती काम.
हा हा हा ह आणि काय म कि शिक्षण कितवि झाल तुमच.
मा माझ दहावी झालय.
दहावी झालंय व्हय. हा -हा -हा -हा हा लवकर. धनु बरोबरच होता ना दहावीपर्यंत.
हो हो धनू बरोबरच होतो.
हा हा हा हा
हम्म
तेच धनु नक धनूलाच कॉल केलं तर आता थोडा वेळ झाल.
हा हा तिचाच मला आता कॉल यायला. या लागला तिला- तिला तिचा कट केला.
हा हा हा हा.
हम्
या लागलंय काय तेच ते मग म्हटलं करूया फोन म्हटल.
हम्म काय नाही बघ आपलं काम काय म्हणत्यात ते एक झाल कि, नाही चालू आहेत अजून पोळ्या करायच्या आहेत. निवांतच म्हणजे कसं पाच साडेपाच नंतर सुवासनी जीव घालतोय ना.
हा हा हा हा
त्याच्यामुळे जरा स्वयंपाक नि- हा निवांतच असतोय फक्त पोळ्या तेवढा राहिला थोडया बाकीचं आवरलय सगळं.
हा. हा. हा. हा.
भजी आणि पोळ्या तेवढ्या राहिल्यात. हम्
वगैरे झालं करून.
हो, हो, तेच करतेय ना.
हा. हा. हा.
हम्म हम्म तुमच आवरलं बाकीच?
सासूबाई. होय, आवरलं आता काय जेवल वगैरे आता काय- तिच आहे त्यामुळे जेवलो, पत्याला झोपवलं जरासं तो शाळेला गेलाय. मिस्टर पण गेल्यात कामावरती.
हा. हा. हा.
हम.
मला सासू, सासरे नाहीत. नाही, आम्ही मी आणि माझे मिस्टरच.
हा. हा. मिस्टर गेलेत कामावर? हा, हा.
नाही, बाहेर गेलेत ते.
हा ह
दिवसभर पण एकटेच असते ना?
हां, हा, हां.
त्याच्यामुळं काय- थोड शेतातली कामं सुरु असली की, मग कुठलं वेळ मिळत नाही. फोन करायला पण वेळ मिळत नाही कुणाला.
हा, हा, दीर वगैरे तुम्हाला?
हो, हो, आहे विहीर आहे, बोर आहे. स्वतःचच आहे, दीर, दीर नाही-
नंनद ये?
नाही, नाही, ननंद एक हाय.
हा, हा, लग्न झालं?
हो, हो, नंदेच लग्न झालं.
हा, हा, येतात कि नाहीत?
हो, आपण बोलवलं तर यायचं. हम्म.. तेच. त्या मंगळवेढल्या असतात.
हा, हा, हा, हा, हा.
हम्म.
आणि काय मग?
काय नाही बा, त्या त्यात कसं सगळं जवळचेच नातेवाईक आहेत ना.
हा, हा, हा.
हम्म. त्याच्या- माझी सासूबाई ती, माझी आत्या.
हा, हा, हा, हा.
हो
पाहण्यातल्या पाहण्यात केले हा. हा, हा, हा. कोंबडे वगैरे पण आहेत वाटतं.
होय होय.
हा हा हा..
मी जरा कसं बाहेर आलीय ना इकड दिदीकडे.
हा हा हा हा.. आणि काय म्हैशी वगैरे पण आहेत.
हो आहे की माझ्या स्वतःच्या नाही आहेत.
हां.
दिदीच्या आहेत माझ्याकड नाही मी नाही तसल काय केलं.
हा हा हा दिीदी तिथंच आहे.
नाही नाही जरा लांबा इकडं जत साटलंय मला दिलेय सांगोला.
हा हा हा हा..
हम्म तुम्ही आता इचल करांजेतच आहे ना.
नाही नाही मी तिकडे नाही.
हम.
मी इकडं कोल्हापूरमध्ये.
आहेय होय.
माझी मावशी येतं धनु आणि तिथं राहतात इचलकरंजी कर.
होय हम्म हम्म हम्म हम्म.
इकड कोल्हापूरमध्येध्ये.
हो.
आणि काय चालले.
का आहे नाही बाबा निवणत करायचं आपलं खायचं.
होय आता तर आमच्या इकडे तरी पाऊस आहे त्यामुळे काय घरीच. बाहेर काही जाऊन काय उपयोग नाही आता थोडा थोडा आहे.
हा हा हम्
आणि काय मग.
ओकेमगकाय.
बोला.
निवांत आहे मग काय नाही.
पीठ वगैरे म्हळून झालं पोळीचं.
हो हो सगळं झाले फक्त आता पोळीच तेवढी करायची राहिली. हम्म.
तुम्ही करणार.
हा दिीदी आहे पाहुण्या भरपूर आहे तिथं त्यात कसं. तिचं माझ्या ऑपरेशन झालंय ना.
हा हा हा.
दुसऱ्या हत्तीचं.
हा हा.
त्यांनाच बघायला आले होते.
हा हा हा.
मगे आज सुवास नाहीत ना मग तर. ठवडाभर आहे मी इथ आता. हम्म आत्ती आत्तीची मुलगी.
हा हा.
सगळं आपल्यात आपलंच आहे हो पाहुणे कोण बाहेरचे नाहीत
हा हा हा हा.
हम्म.
आणि काय मग.
का हे नाही बघ.
हा हा.
तुमचं शिक्षण किती.
माझं बी कम झालंय की
होय मग तुम्ही जॉब वगैरे काय करत नाही.
नाही काय मुलांच्या याच्यातून कुठं काही नाही जायला मिळत मला
हा
सासरे जराड घरी होते आजारी होते सासूबाई जात होत्या बाहेर आमच्या मग त्यामुळे घरी कोणतरी लागतच होतं त्यामुळे नाही जायला मी अजून बाहेर पडायलाच नाही लग्न झाल्यापासून बाहेर घरीच अ बघायचं आता हा बारका जरा मोठा झाला की बघायचं मग काहीतरी
हा तेच ना
हा
घरी पण लागते ना लहान मुलं असल्यानंतर लागते सोडा घरी पण
हा
त्यात आजारी असल्यावर तर पाहिजेच पाहिजे हा हा हा हा